येतोय आवाज?
हो ताई येतोय आवाज काही नाही नाही आता हेच काम चालू आहे.
हा का गावाकडे तुम्ही का?
हा गावाकडे-गावाकडे.
हो का? पाऊस आहे तुम्हाला
नाही ना इकड पाऊस वगैरे काही नाही सगळे आता जमिनीची मशागत कर करून ते बसलेत पावसाची वाट बघत बी बीयाण खत वगैरे आणून.
हा का आमचीकड पण पाऊस नाय आता झालंय पावसाचं वातावरण
हा काल होत आमच्याकडं पण आज तसं काही नाय उन्हाळ्यातल्या ह्याच्या वरच त तपायला लागलय दोन तीन दिवस झालं. खूप ऊन पडालेय हा
मग पाणी काय कशाचं तुम्हाला तिकडं
इकडं आमच्या इकडं विहिर, बोर आहे ना ऊस वगैरे आहे ना तसा
आ तिकड कॅनल आहे का पाणी कुठ्ठल असतं.
हा आमच्या शेताच्या शेजारी अ एक तळ य मोठं
ह हा
काय म्हणायचं त्याला म्हणजे आम्ही तर तळच म्हणतो असं आ ते तलाव वगैर हा हा जवळच आहे. आमच्या इथं शेजारी वगैरे सगळीकड ते तळ्यावरून पाईप लाईन ते के लेलीत ना, हा मग त्या त्याच्यामुळ ऊस आहेत आता उन्हाळ्यात पण सगळीकड हिरवळ आहे. हम्म पण या पावसाच पण बरीच शेती असल्यामुळ पाऊस पण लागतोय ना.
हा हा आमचीकड त सगळी झाड ते खूप अस ओसा झालंय. अहो, असं हिरवं राहिलच नाही.
हा, इकडं ते तळ्यामुळ पाणी आहे न, सगळ्यांना
हा, म्हणजे मोठा तलाव ये म्हणायचं.
हा हा, मोठंचं तळ आहे, असं. मग सगळीकड ऊस आहे, आणि आता लाईटचा - पण खूप ग्रामीण भागात असा प्रॉब्लेम असतो ना? तर आता हम्म, बऱ्याचं - जणानी आता ते महा महामंडळाने हे करून दिलंय, ना एम ए सी बी मार्फत सोलार.
हा हा सोलर. हा, आता सोलर आमच्या पण गावात येत म्हणजे-
हो, ते थ्री व्हॅटचं, परत फाय व्हॅट - ना आणि सेवन व्हॅट चं अस मिळत ते मग आमच्याकडं बऱ्याच जणांनी बसवून घेतले, त्याच्यामुळे थोडा लायटीचा प्रॉब्लेम कमी झालाय. म्हणजे ऊस वाळायचा वगैरे, असं कमी प्रमाण झालंय.
हा, आमच्या इथं, पण ते सोलरच प्रोजेक्ट सरकारनी - दिलय ना, त्यामुळे मग लाईट नसल, तरी पाणी त्याच्यावरून देत
हो तसच आहे आम च्या गावात पण तशीच सिस्टीम आहे. सोलरवरच आहे. हम्म पिण्याच्या पाण्याची पण चांगली सोय केलेली ये. आमच्या शेतात वडीलांच्या शेतात ऊस आहे दोन एकर, आणि मध्ये नाही का? थोडासा - पाऊस पडला होता, बघा. दोन तीन - हा, मग सोयाबीन वगैरे - दोन एकर पेरलेले आहे, आणि इकडं आता - चार एकर आहे, तर ते थोडस मशागत करून ठेवलय. नागरून ते मोगडून पाती ते करून आता आता पाऊस चांगला झाला, की मग दोन्ही पण सोयाबीन पेरायचं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे आहे. ते आपलं तीळ. आमच्याकड तीळ, भगर परत मुग असं थोडं-थोडं, आता मजूर मिळत नाहीत ना ओ ताई, पहिल्यासारखं कामासाठी हा ते शेतकऱ्यांनीच मजुराच्या घरी जाऊन, हे करायचं वेळ आली.
आमच्या, आमच्या इथं तर आमच्या इथे त्रास. भेटत नाही ना, मजूर मंग असं बायकाच, जाणार सावडीनी. कसं म्हणतात? तुमच्याकड म्हणत्यात का? सावडीने आपण जायचं, त्यांच्याकडं मं ते येणार आपलीकडं, असंच करावं लागतं. मजूरच नाही भेटत.
हा, मग त्याच्यामुळ आम्ही इथं कसं करतात थोडस होता. एकादशी वगैरे धरतात ना, आई वडील. पेरतात थोडी. हम्म, तीळ पेरायचा थोडा आता ते भुईमंग वगैरे, तर पहिल्यासारखं येत नाही, ना? बऱ्यापैकी असा.
हा, भुईमुगाला ह्या वर्षी कमीच, उत्पन्न निघालय. सगळीकडं.
आमच्याकड भुईमूग नाही. आता पाणी करतात, ऊसाचं करतात.
हा का?
बसतात बघा ते डुकर वगैरे म्हणतात. तसं मग ते काही, येऊ देत नाहीत उत्पन्न त्याच्यामु मग ते हा तस ते ऊसामध्ये बसतात आणि मग कधीच, रात्रीच ते पूर्ण अस खळेच्या खळे, नाचधूस करून टाकतात. त्याच्यामु मग आता कोण भुईमग पेरतच नाही, नाहीतर भुईमुगाच उत्पन्न खूप घ्यायचे इकडचे लोक पहिलं पाणी असल्यामूळ, भरपूर हम् चांगलं
ह पाणी भरपूर असल्यामुळे, मग तुम्ही जास्त करून ऊसाचच उत्पन्न घेत
ऊसाचच उत्पन्न घेतात हो.
ऊस कोणत्या जातीचा असतो तस, त्याच्यात बऱ्याच जाती येतात ना ऊसात हम्
ते आता. मला पण माहिती नाहीत. आता नवीन नवीन, पहिलं कसं ते गावरान लावायचं ना अस पटकन सोलायचं, वगैरे तर आता ते एकच शेतकरी तीन-तीन, चार-चार प्रकारचे वेगळे वेगळे ह दोन मध्ये वेगळा त्या म्हणजे. मला पण आता नाव नाही, म्हणजे आठवत नाही. हो माहित आहे थोडेफार, पण आता सध्या तर काही आठवत नाहीत. हा हा.
लेडीज ला एवढ काय, नाव नाही सांगतेच हम्म.
मिरच्या आपल्या घरी, खाण्यापुरत्या घरगुती ह थोड्या गवार गवारीच्या शेंगा, येण्यासाठी भेंडी असं थोडं-थोडं, माळ आहे केलेलं.
हा घरी जो भाजीपाला, घरी खायला लागतो तो घरीच
हा सगळं आहे. ते आळूला काय, म्हणतात तुमच्या इकडं? आळूच म्हणतात का? ते कुणीच्याकडच्या भागात आमच्याकडं, बऱ्याच ठिकाणी चिमकोरा पण म्हणतात त्याला. हा मे अळू. हा ते पण आहे, थोडस लावलेलं.
हम्म हम्म. आपलं घरगुती भाज्यांना जे जे लागतंय ते सगळं हम्म
लावतली गरगदी
हम्म हम्म.
तुमच्याकडं काय आहे सध्या उत्पन्न वगैरे
आमच तिकड हाय ना ऊस आहे आमच इथं संत्राची बाग आहे अ आमच्याकडे शीताफळाची, हा शीताफळाची बाग पण हाय
हो, मग त्याला पाणी कसं देतात ड्रिपनी वगैरे देतात का? बागेला, हा हो सध्या ते तीच तशीच पद्धत निघालेत ना आता
हा, ठिबकणी ते संत्राच्या बागाला, शीताफळाच्या बागाला पाणी देतात ह
छान कि म तुम्हाला तर घरचे फ्रूट्स आहेत
तसं ओ सगळीच झाडं असतात थोडी थोडी त्यामुळं फ्रूटचं काय सगळं घरीच भेट
घरीच राहतात आणि खाण्यापुरते आता सहसा तर लावतातच हे पाणी वर्षभर पण राहतं ना मग एकदा ड्रीप केलं एकदा तिकड नळ्या लावून दिल्या दोन की झालं मग ते वर्षभरच इथ नारळ, चिकू अ
नारळ, चिकू, आंब्याचे झाड
हो हा, पहिल्या सारखं नाही आता सगळं विकतच आणायचं आणि अह केमिकल युक्तच निघालं ना ओ ताई आता पहिल्यासारखं राहिल नाही नवीन काही बाजारातून घ्यायच म्हणलं तर अगोदर दहा वेळा विचार करावा लागतो कि हे केमिकल चे असतील, पिकवले असतील केमिकल टाकून ह्याला इंजेक शिक्षण दिलं असेल का एवढा विचार कराव लागतो
अहो आता मध ते तुकाराम मुंडेंनी किती पकडलं खावा किती बेसळयुक्त कि
ते इथं लातूर ला तर नाही का जवळच इथं ते ह्याच सोयाबीन करायच ते आता दूध वगैरे ऐकलं होतं मी असं पण ते हा ते असं मोठे मोठे म्हणजे शंभर शंभर किलो काहीतरी त्या ह्याचा खवा करून आणायचे तिकडून जाऊन सोयाबीनचा आणि ते आपल्या भ टीवर तयार करायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ते विकायचे पण ते सर्वसामान्यांच्या जीवाशी ते म्हणजे एक प्रकारच हेच आहे खेळच होत आहे ना किती धोका अस लहान मुलं खातात, हो हो तेच ना जे आरोग्याशी खेळच आहे ना लेकराबाळ्यांच्या पण तसं नाही करायला पाहिजे ना त्यांनी नेपा
पण ते आता पकडलं ना ते तुकाराम मुंडेंनी आता सगळे सतर्क व्हायला लागले थोडं थोडं असं बेसळी त कमी प्रमाण होणार ना आता
पूर्णच झालं पाहिजे आता पेढे वगैरे तयार केलेलं लेकरं खातात मोठी माणस थोड पचवु शकतात पण एकदा विष झाल्यावर लहान लेकरांच तर किती अवघड आहे आणि लहान लेकरांना असत त्याच अट्रॅक्शन असत
हा असत. आपण म्हणतो हे खायचं ते चांगलं द्यायचं मुलांना चांगलं द्यायचं पण हे सगळं बेसळयुक्त आहे आपल्याला काय माहिती ना
हा म्हण ते खूप आवघड हाय ना. हे तुकाराम मुंढे सारखे आहेत अधिकारी म्हणून तरी थोडस बरं हय.
तशेच अधिकारी निर्माण व्हायला पाहिजे. हूम सव्वीस वेळा बदल्या झाल्यात. तरी लोक म्हणतात ना, सत्तावीसाव्यात होऊ द्यायची नाही त्यांची आता म्हणून. चांगलं काम करणाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी राहायला पाहिजे ना, सर्वसामान्य
हा, आता त्यांना धमकीचे फोन येत होते. की एवढं हे भेसळयुक्त केलंय, एवढं बाहेर काढलयं.
पण जे करायला लागले ते चांगलच आहे ना, जनतेच्या हितासाठी करायलेत ना ते, पण जे भेसळ करून विकतात वगैरे त्यांना नाही ना ते त्यांच्या पोटावर पाय पडायला की.
हा, पण ते चुकीचं आहे ना मग पोट
हा ते दुसरं पण काही उत्पन्न घेऊन ते करू शकतात ना पैसे मिळू शकतात ना, पण हे लेकरांचं वगैरे किती नुकसान आहे ना ते.
पण त्यामुळेच, ती रोगराई वाढते कॅन्सरचं प्रमाण वाढलंय किती आजार वाढले ना.
हो ना, ओके ताई छान! वाटलं तुमच्याशी बोलून वेलकम! हो.
ऐकून बघून ये गं तुला, ती ते काय सांगालेत ते. हा, हम कोणी डाईल केल?